हॅलो
हा आ हा मी काय म्हणतो तस आपण दु पहिले बी जाऊनत
दुबई नाही यार दुबई माल नाही आवडत यार तिथं ते कसं चिकन तुला माहिती आहे आपलं नॉनव्हेज खाणं आपलं कसं आहे
अरे हाव न सावकडे बाबा काय करत आता
हा दु्याच्या आपण ते आता जपानला जाऊ तथग आपल्याला जास्त मजा यची उकडलेलं काय
रला जापानला जाऊ मस्त पैकी विस आहे का भाहिे
कायले ह
हाम
अा एक एक पूर्ण वर्ल्ड टूरच करू एक ब्लॉग बनू खरतच जिथं पण जाऊ ना ब्लॉग बनू त्याचे एक इन्कम भेट युट्यूब वर टाकू चॅनल विनल बरून दो भाई दोनोता भाई
हा आपल्यालाची थोडी जिंदगी एकदम खडक जिंदगी हो एकदम मोठ काही त करूया आपण मग काय रपक होात सगळं
हम् ह विचार करतोय रेणुकाांता मंदिरच जायचं आता कसं पाऊस पडतोय ना आमच्या तुम इथे पडतोय
नाही भा आमच्या इकड नाही पडत
नाही नाही आमचे पडाय लाग ना आता थोड्या वणी तुमच्या इकडे येईल थोड्या व नाही मग वई तुमच्या इथे यायला किती घंटे लागल रे
ह न लई तास लागतो बाबा
किती घंटे लागल तरी तुम्ला काय वाटतं
भरपूर पे राणाद
चोवीस तास नाही चोवीस तास खूप जालं पावसाची हे पाव हे हवाच्या स्पीड म जास्त लोक हा हा अजून का म्हणतस हॅलो
आता मी दुबईची फ बुक करणार हॅलो
हा
आता दुबई दुबईची फ्लाइट बुक करतोय म्हटलं
आत्ताच ओक करतो अरे भाई जरा एक दिवसाचा रेस भेटू दे नाही मी काल तर आलो थायलंड वर
अस आहे का
तुला तर माहितीय आहे पहिल्याच स्ट्रिप्टला होतो
हम
नाहीईट उद्याची न बुक करू परवा टिकटू
हॅलो हॅलो
ह बोल बोल
हा चाले कधी आला काल चाला होता का
अरे या स दखल ोरा काय एवढं हा बरोबर म काल रात्रीची फ्लाईट हो खर्च काय म्हण
हा
तुला आ मला पावसामुळे
हा येतय येतय येतय म्हणलं थोडसं तिकटच्या घरात कुठेतरी जाय हॉलमध्येध्ये बैस नाहीथ
नाही आता किचन मध्ये आलं इथून कसं जास्त रेंजेते
हा आता बरोबर येतोय मग दुबईला कधी आला होता